हा, येतोय ना. हा. तेच म्हंणलं प्रत्येक पिढीला काहीतरी वेग ळ.
हा, तेच आमचं. काल परवाच चाललं होत, दोघांच. कि म्हंटलं आपण सव्वीस जानेवारीला म्हणा. पंधरा ऑगस्टला म्हणा. आपण हे करायचं म्हंटलं. अ काय म्हंटलं. संगीतचा कार्यक्रम म्हणा गॅदरिंग वगैरे. आपल्यावेळेस असं राहायचं म्हटलं. अग इथं पोरांना, इथं पोरांना. आपण अ रेंटचे ड्रेस घालतो. रेंटवर ड्रेस आणतो तेव्हा म्हटलं. अगं, एखाद्या लेडीजने, जर काही कार्यक्रम असेल. कुठं, कधी साडी घातलेली असेल तिची साडीकडे आपलं, ऑब्झर्वेशन राहायच. अरे, या मावशीने ही साडी घातलेली बरं. बरं सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगटच्या वेळेस, बरोबर त्याच बाईला गाठायचा. मावशी, तुमच्याकडे त्या - त्या कलरची साडीय ना. मला पाहिजे बरं का, घालायला. आमचं, असं राहायचं. म्हणजे, लक्षात राहायचं. लक्षात राहायचं. कोणी कोणती घातलेलीय? काय घातलेलीय? आपल्याला, कधी घालायला मिळेल? कोणती वस्तू कोणाकडे हायीत. ती मागायला केव्हा जायचं. बरोबर लक्षात राहायचं ग. आणि द्यायच्या पण तेव्हा लेडीज. देऊन पण टाकायच्या. असं कोणी, म्हणायचं नाही की, बाई माझी खराब होऊन जाईल. घेऊ नको
नाही ना.
देऊन टाकायच्या. सव्वीस जानेवारीला त ग्रीन कलरच्या ओडण्या. कोणाला ऑरेंज लागायच्या. कोणाला व्हाईट लागायच्या. असं राहायचं. ह, तिरंगासाठी. तिरंगासाठी. मग ते गाण ठेवलेल राहायचं मग कोणी ऑ ऑरेंज आणायच्या कोणी व्हाईट त्या घरोघरी मागत फिरायचो गावात ते तुझ्याकडे हाये का ऑरेंज कलर ची ओढणी तुझ्याकडे ग्रीन कलरची हाये का. अशे माग म्हणजे मागायला बी लाज वाटायची नाही ग तेव्हा आणि देणाऱ्यालाही काही वाटायचं नाही.
नाही नाही आधी कस होत मन सगळं म्हणजे असं की कोणाला काय लागेल ते आपण लगेच पटकन देऊन मोकळ होत होतो.
आता हीथ कोणाकडे काही मागायला जाण्यापेक्षा कोणी इथेच सांगेल. आपण इथं वाटीभर साखर कोणाकडे शेजारी मागायला जाऊ शकत नाही. तिथं बिंदास भेटून जाते खेड्यावर आई ते मागायला गेले ते सग यांना काही ब्लिंकिट झिपटो दिसत नाही का पटकन मागून घ्यायला.
हो किंवा शेजारी दुकान असेल तर किती वेळ लागत.
हम् आणयला असं सुद्धा बोलतात. नाही त शहरात ते जुक दुकानात नका जाऊ तुम्ही घरापर्यंत पोहोचवालील दहा मिनिटात मागता मागवता नाही आलं का? असं.
आधी कस शेजारच्या घरात जरी आपण एखादी गोष्ट कमी पडली तर आपण एखाद्याला पुरवत होत तो आता तसं काही नाहीये तुमच्यात कमी पडलं तर तुम्ही ते करा
हम इथं लगेच ऑप्शन आहेत. बाईला आणि आपणच स्वतः मागायला जात नाही इथं खेळ शहरा जाऊ या तर स्वतः मागायला जात नाही की नको बाबा ते काय म्हणतील आपल्याला संपलंय तर
पण शहरातल्यापेक्षा गावाकड वगैरे जे सणवार असतात ना त्याचे
अजूनही हो अजूनही त्या गोष्टी तुम्ही कधी काही घ्यायला जा अजूनही गावाकडे मिळतात कोणी म्हणत नाही तुला घ्याता घ्यायला जाता आलं नाही का तू आणले नाही. थांब तू घेऊन यायचं ना जवळच त दुकाने हे ऑप्शन कधीच कोणी दिल नाही. एखाद दोन क्वचित ज्यांच्याकडे नसेलच ते म्हणतील - पण अशे लेडीज म्हणतच नाही कारण ते देवाण घेवान राहत ना मी दिलं का तु परत देणारयेच म्हणून सर्वच चालतं खेड्यात.
हो माझ्या मैत्रिनीच शेत आहे मग मीच शेतात वगैरे गेले ना त्यांच्या म्हणजे गावाकडच आहे शेत ते मग त्यांनी काय करायची माहितीय का म्हणजे एकदा आम्ही पहिल्यांदा जस्टच गेलतो आम्हाला काय माहिती इकडं काय असेल वगैरे बैल पोळ्याचा काहीतरी सण होता त्यांचा आणि त्यावेेळेस त्यांनी ते पोळ्या पुरणपोळ्या वगैरे घरात बनवल्या होत्या परत नंतरन म्हणजे ते सगळं कटाची आमटी वगैरे जेवायलाच बनवलेलं त्यांनी. आणि जवळजवळ आम्ही काहीतरी दहा बारा जण होतो दहा बारा जणांना जेवायला वाढलं. परत अजून घरी जाताना प्रत्येकीला तुम्ही पोळ्या घरी घेऊन जावा घरच्यांना पण खाऊ द्या आजचा सण आहे हे आहे तुमच्याकडे कशाला करतील आज पण म्हणजे काय काय घरात करतात म्हणजे ज्यांचे शेत जरी नसले तरी पण ते बैल पोळा वगै जरा अशा गोष्टी साजऱ्या करतात.
हो हो हो.
म ते काही काही जणांच्या करत नाहीत म्हणून त्यांनी काय म्हणलं कुणाच्या घरात असू नसू पण हे घेऊन जावा आमच्या कडन सण आहे ना आमच्याकडून घेऊन जावा त्याने पिशवी हा पिशवी भरून दूध शेतातली भाजी परत ते ऊस कुणाला केळी क पपई वांगी भेंडी भे भोपळा सगळ्या भाज्या लागलेल्या सगळ्या थोड्या थोड्या थोड्या दहा जणींना वाटून दिल्या. जवळ जवळ एक एक किलोची पिशवीच झाली भरली एक एक दोन दोन किलोच्या पिशव्याच भरल्या आणि परत म्हणतात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
हा मग परत काय झालं दहा जणींना पिशव्या वाटल्या म्हणून त्यांच्या घरातल्या पिशव्या पण संपल्या. आणि नंतर ना मग काय म्हणलंय त्यानी प्रत्येक वेळेस येताना ना तुम्ही एक पिशवी घेऊनच येत जावा. म्हणजे काय होईल आम्हाला प्रत्येकीला काही ना काहीतरी मन चोक्त देता येईल.
खरंच मन मोकळं राहतं आता इथे एवढं एवढं दोन कांदे सुद्धा आपण शेजारी घेऊ शकत नाही कोणाकडन मागू शकत नाही. आणि गावाकडे जातो अग ते तेव्हा काहीतरी चार पाच वर्ष पूर्वी इतका रे हे होता भाव होता आम्ही जेव्हा माझं लग्न झालं ना ते नऊनी दहा हजारापर्यंत कांदा गेलेला होता तरी सुद्धा पप्पा कडे गेला ना हा घेऊन जाई एक कट्ट कांदा दहा हजाराचा कांद्याची गोणी देऊन दिली अशीच. घेऊन जा अस आत्ता सुद्धा मी अजून जरी गेली ना तरी असं इझी घेऊन जा. काही कध येत नाही आता आली दोन. सोळा तारखेला पंधरा तारखेला मम्मी आली तिच्याकडन बॅग उचलली जाऊ जात नव्हती येवढं सामान घेऊन आली.
हं.
उचलली जात नव्हती त्या दिवशी मातिच्याकडनं. पिशवी माझी वेगळी भरून आणली दादाची वेगळी पिशवी भरून आणली. मला वेगळे लाडू तिला वेगळे लाडू तिला सोहळ्या वेगळ्या मला सोहळ्या वेगळ्या ते तिला ती ती पण टिटवाळाला राहते तिला सुद्धा मम्मीने पोचवलं. दुसऱ्याकडे, तिघांसाठी वेगवेगळं बनवून ठेवलेलं होतं आईने तिची पॅक, पॅक बरी भरून ठेवलेली होती. गावातच एक माणूस जातो त्यांचा पंधरा दिवसात, वीस दिवसात असा जातो. पीठ दळण्यापासून मम्मीने तिची पिशवी भरून ठेवलेली होती, ती इथे आली तर पप्पांचा फोन आला तो, तो असा अस घ्यायला येतोय म्हणे म आईने सांगितलं मी पलंगा खाली ती पिशवी भरून ठेवलेली ती देऊन टाका तिला.
म्हणजे किती ना, आपण विचार पण करू शकत नाही.
आई म्हणे, अगं म्हणे मी तिला ना पिंजलेला कापूस सुद्धा काढून दिलेला म्हणे पिंजलेला का कापूस तो सुद्धा आईने तिला का भरून ठेवला. कापूस म किती आठवणतात पिंजून सुद्धा कापूस दिला तिला. चटण्या दोन-तीन प्रकारच्या दादांना टिफिन ला लागतात म्हणून एवढूश्या पोरीसाठी छोटे-छोटे बिस्किटांचे ते बनवून ठेवले आईने, सोळ्या बनवून ठेवल्या आईने. पोरांना, तिघं पोरांना माझे दोन, भावाचं एक आणि बहिणीचं एक असे चार. पोरं आहेत तीन, तीन मुली आणि एक मुलग माझा. तिघं पोरांना ड्रायफ्रूट चे लाडू बनवून ठेवले, जावायांना पुऱ्या बनवून दिल्या. आणि पिशव्या उचल पिशव्या उचलल्या जात नव्हत्या आईकडे. भावाला दोन दुधाच्या बाटल्या भरून आ आणल्या, मला वेगळं आणलं.
आई वडलांचं प्रेम ते आई वडिलांनाचंच प्रेम असतं, त्याची जागा कोण घेऊ
नाही घेऊ शकत ग. तिघांना भत्या पुढे, त्यांच्याकडे मंगळवारचा बाजार राहतो ना. तर पन्नास, पन्नास रुपयाचा मोठे-मोठे पुढे भरून आणले तिघांना. तिचा वेगळा, माझा वेगळा, हिला - शेव आवडते तिला, खारट शेव वेगळी बनवून आणली, म्हंटलं आई तुझ- कनी एवढा वेळ होता- मग म्हणे मला इतक्या दिवसापासून, दोन महिन्यापासून भेटलेले नव्हते, मला आठवण येत होती म्हणे, म्हणूनच आली मी म्हणे.
किती गोड.
म्हटलं अगं दोनच महिने झाले आम्हाला भेटायला. खरंच आई ती आईच राहते.
आणि तिला जे कळतं ना की, आपल्या मुलीला काय हवंय किंवा आपण एखादी गोष्ट - तर न मागता सुद्धा ते तिला कळतं ना, ते कुणालाच कळत नाही.
कळतं, कळतं, सगळंच कळतं बरोबर तिला अस - डाळ्या वगैरे पाडवून डाळ्या - मिक्सर मध्ये काढल्या असतील, दोन-तीन किलो डाळ्या आणल्या, त्या मिक्सर मध्ये काढल्या त्यांची बर - र्फी बनवली, तीघांना तीन डबे केले बर्फीसाठी. प्लास्टिकच्या बर्ण्या कुठून विकत आणल्या, कुठून नाहीत, तिलाच माहिती. ते इतकं स्टेफली ते फुटायला नको. म्हणून अशे पॅक बिक करून तिघांचे तीन सेपरेट बरण्या भरून ठेवल्या. तिची घरी - ठेऊन आली, पप्पांना द्यायला सांगितलं, त्याच्या माणस- असं देऊन टाक आमच्या, आमच्या सोबत घेऊन आहे, तिच्या सोबत घेऊन आहे.
आणि आईला कसं सगळ्या गोष्टी न सांगता पण कळतात, एखादी गोष्ट तर आपल्याला आवडत असते. ती आयुष्यभर लक्षात राहते आईच्या की, ये माझ्या पुरीला आवडती.
अग हा! सांगायचंस काय, डाळचा लाडू आवडतो माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस - दोन दिवस आधी, त्यांनी आई म्हणेला डाळीचा लाडो खाय इच्छा झालेली म्हणे प्रेग्नेंट आहे. आणि डिलिव्हरी झाली तिला डाळीच काहीच खाता येणार नाही म्हणे, तर डाळी - बीळ दळून आणलं मिक्सर जाऊ मस्तपैकी ठेवून दिलं किचन वर. आणि किचन वर ठेवल्यानंतर- माझं आहे ना, काहीतरी साडेनऊ, दहा वाजेपर्यंत पोट दुखायला लागला रात्री.
हा.
ते डाळीचे पिठाचे लाडू राहूनच गेले, माझे खाण्याचे. डिलिव्हरी होऊन गेली ना मी, तर राहून गेले तर आईने डिलिव्ही झाल्यानंतर- मी इकडे आली सव्वा महिन्यानंतर, आईने त्या लाडू बनवून पाठवलेच मला.
खा म्हण, आवडीचे तुझ्या.
तुझ्या आवड बनवलीच आहेईने राहिली नाही. ति पीठ असं परत पीठ दळलं, नवीन लाडू बनवले, तेव्हा ते खाऊ लागले तेव्हा तिला श-
शेवटी आईच. ते आईच ऐकुन कुठली गोष्ट एखादी आपल्याला समजा जमत नसेल तर, ती आई शिकवायला जात नाही की- हे तू शिकलाच पाहिजे वगैरे, सगळं लाड तिच्याकडे चालते. एखादी गोष्ट नाही आली तरी चालत किंवा आली तरी चालती.
आलं तरी तिला आनंद होतो. आली तरी आणनू, अगं तिकडे गेलं तर ती सांगते बाई- तुझ्या घरीबी तू तेच काम करते. नको घसू त्या भांडे, नको घसूते पोराचे कपडे, मीधुन गेल दिवसातून चार वेळा तुझ्या पोराचे कपडे घस-
नको आपणो अग पिळली आजीचा आवडते पप्पांचा आवडते आजी आमच्या आजीला दिसत नाही ना. माझीच आवडते तू तू थकून जाते नको करू मग. गरीिबी तू करतेस ना मी धारा मला आली ना. तू फक्त तुझ्या पोरांची काळजी घे माझ्याकडे हातात काही पण माग. पण तुझ्या पोरा कडे तू लक्ष दे असं सांगते तेवढं कर फक्त. बाकी नाही गेलं तरीच आहे असेल आई ते आहेच राहते का. म्हणून पाठला बहीण पण पाहिजे. भाऊ पण पाहिजे बहीण पण आपल्या आईची माया देऊ शकते. तो काय विषय नाही. बहिणी बहिणी बी जेव्हा पड आताचे लोक काही एकच होते एकच होते त्यांना पुढे जाऊन काय मिळणार आहे का?
नाही ना ही प्रेम मायाच कळणार नाही.
दी नसती राहिले तू तू आज एकटी पडली असते.
हो.
दिदी म्हणून तुला ती सोबत आहे बरोबर.
हो आहे आहे.
आपल्या आपल्याला आपल्या आईवडिलांची पुढची काय. चालेल च ह बाय.
चालेल का.